काही नाही पेपर चेक करते. दोनच झाले आतासे.
त्या तुडकलचा का चां हाय का
विडिओ कॉलच नाही मध्ये लोकां ह
पेपर बुक्वर
माझ चुकलं असेल तर म तिथ कलेक्शन करा हा तरवल्याचा पेपर चेक करा.
ह
मॅन मन पाहि कसलीलं
ह उद्या काय करतेय. सुट्टी ना त्याला ए या शाळेत गेला तो. शंभू हा शंभू पण गेला.
हो
दोघांना दिलं काढून मरु दे घरीले फोन पाहत राहाते. नाही काढू काही नाही आता समजा घरी ठेवून शाळेत शाळेत गेले त्याच्यानंतर पाऊस चालू झाला असत मग काही केल असतं.
हम्म मला खरं तर उठायच माझ्या जीवावर आलंत आज. हां ना. हां हां. हम्म, टाइमच खूप झाला होता रात्री हा ना. हा बरोबर बारा, वाजले होते झोपायला. साडे अकरा होतं, आपण पोहचलो बाई. साडे नाही, साडे अकरा पावने बाराला. हा मग पावणे बारा झालं होतं का, सव्वा अकरा झालं होती. सव्वा अकरा वासता मग.
अकरा अकरा पाच कां काय, तेव्हा टेल्व वाजून फोर कारण का टेल्व नाही इलेव्हन गप्प. ते नंतर पाहिलं असलं तु, झोपायच्या वेळेस.
अ ह. आले मगं, कपडे बदलणं. हां म्हणते का, थोडा टाईम कर
तेरा, सोळा, सतरा, आठरा. मग मी पण इकडं तिकड पाहिलं सगळं, उद्याचं तयारी. साठी.
हा तेच ना, म्हटलं आता तर कपडे वाळले नाही तर परत सकाळी पंचायत होईल. पोरांच्या शाळेची, मग ते कपडे बारीकले कपडे पुढं आणून टाकले वाळत. ते पाय पुसनं ते बाहेर फेकलं होतं, ते मधी घेतलं. ते एक का.
माझं चालू होतं, सारखं बाटली भर. हे कपडे बघ ते कपडे बघ सारखं तेच शोधत होते, मी इकडं तिकडं किती वेळ. करायला. त्यांच्यानंतर त्या कपड्यांच्या घड्या घातल्या इथं त्या. इथलं आवरलो, चेक झालेले बाजूला ठेवं.
ते गिळायच्या टायमाला सगळं इकडं तिकडं पिचकटतं आणि, ते कोण आलं की परत ते आवरीत बसा.
हा. माझं येवढी कालची ती, पोरांची कालची कपडे. सकाळची मग रोची वापरायची ती. कधी आल्यावर आज. हा धुवायला ना हा ना, मी तरीच श्लोकची धुतली नाहीये. श्लोकची शाळेची पॅन्ट धुतलीच नाही मी, म्हटलं ती वाळणार नाही लई जाड जाडं कापड ये. मधून बाहेरून आहे जरास वेगळं, पण मधून खूप जाड मग शर्ट धु शर्ट आहे दुसर स्पोर्ट्सचं हा, लागणार नाही. पण तरी वास नाही वास येतो त्याचा ते, वाळलं नाही तर ते मशीन मध्ये जायचं हेवून. त्याच्या ऐवढी कपडे राहतात ते कुठे कुठे काय काय टाकायचं असं होऊन जातं ना.
मग मी जे टाकली बाई धुवून म्हटलं लई खराब होतं, म परताई सोमवारी धुलाई नव्हते.
हम्म हा
मग सगळया पॅन्टी पॅन्टी दिल्या बाहेर टाकून. टी शर्ट आण ते कुुठं नाही गं आज सकाळी
हा हा हा
धुतलेले कपडे
हम्म हम्म
मग तेच्यामुळंचं मग चाललंय म्हटलं आता दिल्या हं साड्या दिल्या मध्ये टाकून नित्रोण दिल्यांन अंं रूम मध्ये दिल्या टाकून वाळत.
बाई मी सुध्दा आज सकाळी लई ओली झाले. डेंजर तरी मी येवढ्या पावसामध्ये कपडे धुतले होते. असंच झालं माझं हा हा
तीच ओढून गेली तलावा खाली अन् दगड तीधं घातलं धुवून
हो कपडे लई भारी निघत्या पावसाच्या पाण्यात.
एकदम नितळ पाणी होतं ना हा त्याच्यामु बाकी अजून
काय नाही आणि काय अरे पण त्यांनच चालू असलं तो प्रोजेक्ट आता कसंला प्रोजेक्ट करायचा ना या पोरांचा
हं हं
लिटरेचरचा कोण हॅलो हम्म थांबा दोन मिनंंट कामदर म्हण तर प्रातना का करू अरे देवा काल काय झालं काय सांगितलं ना का मला माझ नवीन बा हं तसं मला पाहायचं फक्त ते याच्यावर लेेहायचं का काही हं असं राहत काय कलर कलरच भेटत असंल ना? हा ते आशे राहत्या वाटतं ना त्याला चिटकोयला राहतं काय हं मोठी मम्मी तसं
नाही
हा ना कितीक लागणार हे चार पाच लागतील याच्यामध्ये असंचि कलर कलरे आपल्याला मोठे लाग मोठे
नाही म्हणून आणलं होत माझ्यासोबत आज येडया रताळ्या ते छोटे छोटे हे आणून पाहिले ते पण रिटर्न दिले ते तुम्ही कधी गेले गं बाहेर मी नही गेले मगं सौवी गेलती मा नंतर ठेवल परत पासुन माऊली काकाचीथं बघाचं ना मग
मग आता कोण जाई माऊली मी माऊली काकाच्या इथं जाईन हा अरे बावळट कशाला लागतय, त्याच्याऐवजी आपल्याला फाईल येतील वीस वीस रुपयाच्या. गबस नाही
एवढे जरी लागले तररी एवढेच थांबून हा ते पाच स लागतील तिने काय केलं. यांनी ते परत घेऊन आलते जेव त्याच्या
ह ए वारपय किती?
गेल हवा आली ती हवा हम्म पाऊस कमी आहे, हवा जास्त आहे आता हम्म ए बस. तेच
अरे राम, हा ना.
हा
नॉनव्हेज, हा ना नॉनव्हेज आम्ही आज टाकलेलेच नाही, डायरेक्ट आणली इकडं.
आणि पाणी कुठं नितरवलं?
ये रॅलिंग वर टाकून दिलेली होते अगोदर अ मग जेवण करायच्या अगोदर आवरल्यावर सगळं. त्याच्याने तरी माझं आज लवकर आवरलं. नाही तर बाप रे ते खड खड खड खड खड खड खड म्हणजे मला त्यालाच नऊ वाजायचे सगळं ति धुन त्याच्यामध्ये हे करून ते व्हायचं त्याच्यामुळे जरा समाधान राहायचं जरी वेळ जरी झाला तरी
हा, ‌ लई डोकं खालं माझं. होय प त्यानेच डायरेक्ट निम्म कामा आवरून जायचं ना त्याने पाणी आवर, पाणी पूर्ण हे करून जायचं ना ते
काय ग बाई पाऊस जोरात नाय येत हा ना हा ना जोरात होत यांचं चालू होत इथं पण होत आणि तिथं काही एवढं म्हटलं आपल्याला रस्त्यानी येताना कोणी दिसलं, एवढ्या जोरांनी आपटलं, हम्म. तेच तर या पाठक फाट्याच्या पुढे निघल जाऊ तेव्हा पासून कमी झाल बघ.
म्हण तिथे आपल्याला किती आवाज सुद्धा येत नव्हता एकमेकाचा एवढा जोरात पाऊस होता. तेच तर तेच मग म्हणलं हिच हितं काय चालल, काही नाही फोन करून विचारावा. ह्म्सस्
मी काही नाही पेपर चेक करतेय अजून चेकच नाही केला. नई समोरून तो चेक करू राहिले, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, तेरा चौदा, पंधरा, सोळा, सतरा सतरा, अठरा अठरा अठरा, एकोणऐशी, एकवीस, बावीस, बावीस हा बावीस आणि हे तेवीस तेवीस, काही धडाचे पेपर लिहित, लिहीत नाही काय नाही तेवीस अं ते ते नायका दोन मुले येतात. आर्यन आणि तो हा त्येनंचे आदिश्रीचा चेक केला, देवीचा चेक केला, अनुश्रीला किती? अदृश, आदिश्रीला सदतीस हाय हम्म नई देवीला एकोणचाळीस
हा का दम मी आहेच ते दोन मुल कीतविला आहेते? ते दोन मुलं कीतवीला आहे, सहावीला हं
दोघ सोबतचे का?, जुळे आहे का ते?, नाही नाही जुळे नाही ते काकांच आहे.
हा हा.
पी ओ यू जी एच टी जी एच टी चुकलय अ तिकड कोणती ती शाळा गेली ती, प्रोग्रेसिव्ह आहे ना, हा त्या शाळेची, म स्वराजला पण राजला पण, चालतील का आता ते इकडं होते. .
इकड कणून-कुथून चढायचय वरती. हात, हा किती नंबर . एकच मिनिट धर, हा कर बंद. झाली का एकमेकींशी, थांबा आता मी लावते, ए इथे नाय करायचं रद्द करा का कॉलसचा वापर करा.